हॅलो नाही माझं राहिलेलंत ना ग
पाच चालते की
माझ राल अजून तुला दोन होते
होय
हा ह म्हून म्हटलं लगेच कॉल करत बघतो लागतो एक
होय नंतर एक एकदा लागत नाही मीच लावणार होत तुला मग नंतर तू म्हटलीस की हे स्वयंपा करायला लागलोय
हा चारदाला तर एवढं काय विषय आपलंच आहे.
होय त्यांनी सांगितलं जर तुम्ही लवकरात लवकर करा नाही तर तुम्हानि ब्लॉक केलं जाणार म्हणून सांगितल्यात
ह् करायच काय त दहा दहा दहा दहा मिनिटं बोलल तरी
ते आता रिफ्रेश मारल्यावर ते मला अजून पण येइनाचच झालय ते
पेमेंट पेमेंट
पेमेंट नाही ते कुठलं एक टास्क आहे कि ते ते पाचशेच ते येईनाच झालंय.
हम्म काय माहिती काय झालंय. त्यांनी बहुतेक सिलेक्ट करतात काय म्हणजे असं काय?
नाही नाही ते फोन फोन फ टास्क ज्यांचं झालंय त्यांनाच या लागलं अस म्हणटलेत मग माझं तर ह्याच्या आधी वीस कॉल झाल्यात
मला पण आलत की मध्ये आलेलं की मी तुला एकदा कॉल केलेला बघ हम्म
माझ आधी वीज झाल्यात आता आणि पाच केल्यात आता हे परत आणि सुरू आहे
हम्म असुदे काय नाही. मग काय आणि निवांत
कंटाळ आलाय टी. व्ही झाल्यावर मोबाईल मोबाईल झाल्यावर टी व्ही एवढंच
होय आणि ते हे काम आहे म्हणून जरा काय वाटत तर नाही म्हणजे ते फोडणीच करत बसायचं आपलं
मोबाईल पण बघून बघून कंटा याला लागलाय.
करतेस का नाही नम्रता वगैरे करतात ना
हा मी करतोय की मला मोमोज वेज रोल त्या नाही ते सँडविच
होय
पिझ्झा तेन करतोय की मी
कधी करतेस आम्हाला बी बोलवत जा ग
व्हय बोलणार की
कधी लग्न व्हायच्या आधी बोलाव म्हणजे झालं
व्हय व्हय बोलणार बोलणार
तेच आता मगाशी शाबू वडे केलतो
हा
मग आता परवा काहीतरी दोन सलग दोन दिवस वेज रोल केलतो
कस वेज रोल काय करत म्हणजे कसं करायचं?
ते कणी काय झालत चपात्या शेळ्या राहिलेल्या ते कोण खातच नव्हते मग काय केलं ते चपातीला कनी सॉस लावलो पिझा अस तो शेजवाण आणि मेवनीच लावलो चपातीला पूर्ण पसरवलो आणि एक बारीक कांदा म्हणजे असं लांब लांब कांदा डब्बू गाजर टमॅटो त्यां सगळं कापून घेतलो आणि तव्यात ज तेल टाकून परतून अस घेतल चांगला कलर होपर्यंत हा फ्राय के म त्यात नसत जरा पावडर परत अ वेगवेगळे असे मसाले तिखट वगैरे मसाला टाकलो आणि ते नुसत परतवल आणि नंतर ते चपातीत घातलो आणि पूर्ण चीज सगळं घातलो आणि नंतर चपाती हे करून पूर्ण अस गुंडाळून एकदा स तर व्याऊवरण
फ्रय करायची ह्म हम् पनीर पण असत ना ग पनीरच पण करायच
हो आहे पण ते कस हो ते आता ते नुसतं राहिलेलंच म ते कोण खातच नव्हतं आमा पण नकोच वालतो काहीत करायच केलं असते कसं पण येतच आता काय नाही काहीतरी
हा मोमोज कस बनवले
मोमच कणी हे ज चपातीच्या पिठाच मी बनवलेल ते मैद्याचं क कसं होते ते चावय गेलं की नाही हे होते सगळं असं चिघळते
मला आवडत त खरं माहितीय काय मला जायचं होतं पण आता काय मीच घरी बनवलं म्हटलं आणि जावढी
मी आत्ता पर परवा आणि इले दिवस झाल बनून ब मी एक दोन वर्ष झाला आी बनवलेलो त्यावेळी काय केल गोभी टमॅटो गोभी टमॅटो नाही गोभी पर ड ू परत जरा असा एका दुसरा तेवढा कांदा घेतला आणि परत त्याच गाजर ते सगळं बा एकदम पारीकि हे करून घेतलो कापून वगैरे घेत मग नंतर ते अ जरास तेल घालून ते जरास परतव त्या सोया सॉस त्यांना असं घालून मीठ परत इजम एक कुठलं तरी एक त त काय म्हणतातिला आठवणाला ते घालून अे पूर्ण परतून घेतलो मग ते जर असं गार र्य थांबलो त्या कापडात कापडात ठेवून त्यातलं सगळं पाणीळून घेतल म जे पीठ मिल असते की नाही त्यात भरून सारण ते भरून मग नंतर मोमोज सारखं शेप देऊन एक पाच दहा मिनिट ते हे करून घ्यायचं
हम्म हम्म हम हम्म सज रान चटणी वगैरे बनवायला इेते काय
शेजवान चटणी नाही अजून काय बनवलं
बनव आली का आणि ते काय टमॅटो जास्तच असं म्हणजे काय वे विचित्रच होत होत त्यामुळे मी बनवाय
त्यानी सांगितलं त्यानी जेवढंचन सां तेवढंच करायचं
अ तेवढंच करतो तरी ते गोड म्हणजे अस नाही होतच नाही तिखट आमची मावशी मस्त बनवत काय चटणी बनवत मात्या आणि म्हणजे ते आपलं कस नूडल्स फ्राय हा नूडल्स फ्राय केले अस ब चायनीज भेल मुंबईला दहा रुपयाला मिळते ना आपल्याकडे जास्त प न्स रुपये साठ रुपये असत आपल्या इकड तिथे दहा रुपयेला प्लेट फुल भरून
हा तिकड मुंबईकडं ते सगळं तसच असतं ना इथं तिथलं तिथलं सगळं शिकून इथ
मंचुरी प जथर का अस म क बर शेजवान चटणीच एकदम छान लागत त्यांची खर तर
सगळ्याच इथं सगळी म्हणतात मुंबईचा वडापाव खायचा मुंबईचा वडापाव
नाही मला तर तिथ मी गेलो पण तिथं मी फक्त खायलाच बाहेर जात असते सारखी काय न फ आपल्या इड मि का नाही नाही चिकन रोल वगैरे म्हणजे म्याच्या रो्या बनवतात आणि ते फ्राय करून त्याच्यात ते कांदा वगैरे घालून काय काय घालतात तसच तिथं मंचुरी रोल ण काय क खर भ भ एकदम त्यात अस वाट कधी संपतय असं होतय ते आणि हेत नाही की एक घास दोन घास खाल्ल की संपंय लगेच
पण इथल्याला काय चव नसत
हा तेच तर कारण तिथं शेजवान चटणीचकं छान बनवतात क नाही विचारायच कामच नाही
ते तिकड त्यांना असं तरी पूर्ण अस शिकल्यात प्रॉपर इथलं काय दोन वेळा तीन वेळा बघतात आणि तर लगेच गाड्या घालून करायला लागतात हम्म
युट्यूब मुळ कणी आता सगळं हे झालंय काय बी बघायचं काय बी करून
मुबय
हम्म
तू काय नवीन काय शिकली
मला आता नवीन आज तेच बनवणार. नवीनच बनवणार आहे आज जरा चिकन म्हणजे आता चिकन पयला धुऊन घ्यायचं त्यात जरा दििना म्हण आले लसूणची पेस्ट कोथिंबीर हे सगळं लावून अ म्हणजे तेलात टाकायचं झाला आणि मग त्याच्यात काजू मिरची ची आणि ह्याची पेस्ट करून त्यात टाकायची
लाल मिर्ची
हिरवी मिरीची
अ हा
ते मिक्स करून मिक्सरला लावून पिवररी होते्या ना काजूची तर ती पिवली ून त्यात टाकायच मस्त आणि मग पुदीिना घालायच वरून जरा कोथिंबीर घालायची मग जरा पाणी घालून उकडवायचं ते आणि उकडल्यानंतर परताने हिर मिरच्या टाकायच्या अखंड असं करायचं
हम्म
छान होते मी पण आता करणार आहे ते बघणार आहे करू हम् म्हटलं जरा काय तर ते इनस्टाल नवीन नवीन नवीन येत त्यामध्ये बघून बघून ख वाटते
हो चिकन फ्राय फराय तेचा फराय नवीन नवीन ट्रेंडिंगला काही ना काहीतरी येतय परत आता ते कुठलं ते चायनीज समोसा
हो अरे त्या आहे काय कुठं
ते आमच्या कॉलेजमध्ये मिळत होत ते तस कॅनटीन म कॅन्टीन मध्ये मिळत हों ते व्यंकटे्वरा म्हणून मी कॉलेजला होतो इंग्लिश तिथं का नाही तिथ कॅन्टीन ला शनिवारच मिळत होत मॅगी समोसा वय तीस रुपये ला मोठ्ठा होतो एक
हम्म आता आपण मग येते काय मग
आत्ता ते बंद झालेय ते जे कॅनटीनवाले होते का ते ब
मग त्यांनी म्हणजे त्यांच हॉटेल होत का काय म नेमक
य वाटतं हॉटेल होत वाटत
मा सलतीी कतात
होय विचाराय पाहिजे आता त्यांना
ह म्हणजे असपत्र जायलाय
वय इथल्या गावातच असतील होय नवीन काय तर खाल्लेलं बरं पडतय तेच तेच तेच परत नको वाटतय
ते समोसा बटाट्याचा समोसा कोण घेत पण नाही ते त्यात बटाट्या वगैरे आसत्याय
होय त्यात बटाटा कमी आणि वटाणच जास्त असतात
जास्त मुंबईमध्ये मिळतय बघ भाई काय लागतय माहीताय पाव म्हणजे तयार आसतय असते पाव आणि मंचुरी घातलेले असतात त्याच्यात काय ते पॅक करून येते असं
हा थांब दहा मिनट झाले
अ मी तू लाव मला थोड्या वेळ मी फोन लावतो साध्या कर